हॅलो
हां नमस्ते ताई
हा काय करता
बसलोय आज थोडं निवांत आहे, रविवार
हो आज काय जेवाण जेवायला केला होतात
आज आम्ही शेवग्याची भाजी केलेली, चपाती कुरडई पापड आज नंणदबाई येणार होता ना
हा हा हा मग तुम्ही हां नॉन व्हेज हा हां बरोबर काल उपास उपवास पकडलेला
हो मग आज उपवास सोडण्यासाठी केलेला ननंदबाईंनीच बोलावले पण मीच त्यांना म्हटलं तुम्ही या माझं आवरलंय थोडं फार स्वयंपाक
हा बरोबर हा हा हा तेच हा नाय तेच मला पण कॉल करायला कोणच नव्हतं भेटत मग बोलले आणि मी व्हॉट्सअप डिलीट झालेलं ना माझं ते स्टोरेज फुल्ल झालेला ते मॉसेज वगैरे येतात ना इथून आपले ग्रुप आहेत ना त्यांच्यावरून कार्या ॲप वरून वगैरे
हो
तर फुल्लच झालेलं मग ते कोणाचेच नंबर नव्हते भेटत, म्हणजे सेव्ह केले. तुमचे वगैरे नशीब तुमचं शेवटचं म्हणून भेटलं मला, मग काय आणि आता सगळ्यांचे झालेत ना
हो बरेच जणांचे झाले माझे आता अ मला एकशे वीस मिनिटं असतील कदाचित
हा तेच एक एकशे ऐंशी मिनिटं म्हणजे किती एकशे नाही शंभर आणि ऐंशी ना
तीन तास
हा बरोबर नाही, नाही कॉलिंग असं अठरा कॉल ना म्हणजे
होतो
हा मग माझे सातच झालेत आज आज कंप्लीट करायचे आहेत कारण ना मग ते बोललेत बघा की म्हणजे तुमचं लिस्टमध्ये नाव आलंय त्या
नाही नाही
नंबर माझा आलाय तर मग ते हे ब्लॉक करणार आहेत आज जर पुर्ण नाही केलं तर कारण त्यांच पण बरोबर आहे ना म्हणजे आपण कधीच खो कधीच खोलून ठेवतो आणि नंतर मग फोन वगैरे नाही करत आपल्याला वेळ भेटेल तेव्हा
हो हो ते कसं आहे खरं काम जे काम करायचं ते होत केलं पाहिजे त्यातून एक महत्त्वाचा मेसेज आहे की तुम्ही रोज जे आपल्याला दिले ते आपण वेळेत पूर्ण केलं पाहिजे त्यामध्ये
हां मग तेच तर म्हणून त्यांनी ते बोललेत की आज करून टाका नाही तर मग आय डी ब्लॉक करेल म्हणजे मॅडम बोलल्यात त्या हां
हम् नाही करायला पाहिजे उगच आपण जसं काम घरात तले करतो म्हणजे कुठलेही असेल. जसं हे आपण घेतलंय तर हे वेळेत केलं पाहिजे. हम् हो हम्म मग गेले पाहुणे वगैरे जेवण करून. आवरू लागलं. थोडसं, येथेच आहे जवळ. राहिला. मग मुलीला ही घेऊन गेला. म्हणून आता मी फ्री झाले थोडीशी.
हा बरोबर हा मग तुमची अशी. तुम्ही नॉनव्हेज नाही खात मग.
खातो ना नॉन व्हेज.
खातो ना हा बरोबर. आज कालचा उपवास सोडायला आज व्हेज केलात ना.
व्हेज हा. नाही तर मग रविवारचं बनवत असतो आम्ही. पण आता आज बारस ना एकादस झाल्यावर आमच्याकडे बारसला शक्यतो नाही खात.
हां बरोबर.
आणि मग त्यात ननंदबाई आणि नंदा बी येणार होत्या. नंदाबी व्हेज- व्हेजिटेरियन त्या खात नाही. मग त्यात पण मग मग व्हेजच. जे अव्हेलेबल होतं तेच बनवलं स्वीट आणलेलं बाहेरून.
हम्म हो हो.
हो फरसाण वगैरे आम्ही गावाहुनच आणलं होतं. गावाहूनच आणलेलं फरसाण. हम्म इथं भेटतं. गाव मी पुण्यात आले मिस्टर पुण्यात असतात ना मग मी वीक ली येते. इकडे आवरण्यासाठी रूम वगैरे कपडे.
हा हा बरोबर हा हा हम
तर शक्यतो गावावरूनच आणते. इथलं फरसाण वगैरे एवढंच छान नाही लागत टेस्ट
छान नाही लगत हा तेच. आमच्या इथं पण भेटतो ना म्हणजे असे ते इंदा- पूरला एक दुकान आहे. अ गणेश, फरसान मार्ट स्मार्ट वगैरे असं वगैरे. तर ना ते सगळीकडे झालेत. पण ना एकच चांगलं लागतं. म ही इकडे आमच्या स्टॉपवर आहे ना तिथे हे लागतो असा तेलकट नुसता असतो. आणि तिकडे भेटतो ना तो मस्त भेटतो. मग आम्ही तिकडूनच आणतो.
मी पण तेच करते भेळभत्ता मग गावा वरुनच आणतो आम्ही येताना, म यांना पण बरंच पडत म्हणजे आले कंटाळा आला. कधी नाही बनवल जेवण वगैरे तर म पटकन किंवा भूक लागले असं थोडस खाल्ल नाही
हा बरोबर, तेश ती तुमच्याकडे शेव नाही भेटत ती मेथीची असते बघा, हिरवी वाली?
नाही ती नाही भेटत आमच्याकडे, नाय.
इकडे भेटायची आता भेटतच नाही वाटतं.
हम्म नाही आमच्याकड नाही भेटतं आपल्याकडं, ही डाळीपासूनच भेळभत्ता माहिती आहे ना?
अं भेल पत्ता.
भेळ.
भेल कसली म्हणजे अ कुरमुुरे वगैरे ती, हा मुरमुुरे मुरमुरे हा हा.
अ शेव असते छोटी शेव वेगवेगळे कलरची, पापडीशेव वगैरे असं नाही का? त्याची आमच्याकडं जास्त ते चालत म्हणजे भेळ, कुठ पाहुण्याक कड द्यायचं असेल तर मग आणि फेमस आहे आमच्याकडची भेळ नाही का मटकी भेळ वगैरे असं.
हा मटकी इकडे येते मटकी भेल, घेतो कस क काही येते मस्त लागते.
हो आमच्याकडे असतंच म्हणजे भेळीसोबत कांदा हे हिरवी मिरची, अ काकडी, किंवा मग सिजनला अ कैरी पण भेटून जाती. त्यात मटकी वगैरे म्हणजे एकदम रेडी पोझिशन ला. तुम्हाला दिल्या दिल्या तुम्ही घरी जाऊन पण खाऊ शकता असं कोथंबीर वगैरे सगंळ देतात त्या बरोबर.
हा, मी ट्रेन मध्ये पण मस्त भेटते.
ट्रेननी मी तर नाही केला अजून प्रवास.
ट्रेनने मस्त भेटते ती दिवा रोवा येते ना त्याच्यात ह चायनीज भेल वगैरे. ती माहिते आहे ना चायनीज भेल, हा, ते वगैरे. मस्त भेटते आम्ही म्हणजे येतोना तर लेटच येतो म्हणजे सर्व भेट त ना भेल वगैरे असं. कुरमुुरे भे मुरमुुरे भेल अजून, अ चायनीजची भेल असते. अ वडापाव, समोसा.
वडापाव आम्ही जास्त करून घरीच बनवतो.
हा, आमची का की बनवते त्या काकी सर्व ट्राय करतात युट्यूबला बघि बघीतला ना म्हणजे कुठली व्हिडिओ आली का करायला जातात.
वडापावच एकदम सोपा असतो न चटणी बनवावं लागते त्याला. आमच्याकडे वडापाव वगैरे हेच, फेमसच आहे म्हणजे आमच्या पुणेकडे.
हा हा, हा बरोबर, नाही मम्मीने केलीये चटणी. ती असते ना खोबऱ्याची ती केले, म्हणजे करून ठेवले म ती जेवणाशी वगैरे बरोबर, बरोबर लागते ना अशी म्हणजे न व्हेज असल्यावर भा भाजी वगैरे.
हा सोबत काहीतरी अ जेवताना, आमच्याकडे बनवतात. तिळाची चटणी वगैरे बनवतो आम्ही, किंवा आपले जे खुरासणी असतात ना. परसण्याची चटणी पण, खुरसने ते काळे असतात बघा छोटे छोटेसे. काळ्या वाटण्याच्या भाजीला तुम्ही नाही वापरत.
वापरतो पण तुमच्याकडे नाव वेगळं असेल आणि आमच्या कडे. आमच्याकडे वेगळ असेल अस असेल हा तेच.
आम्ही जवस असतात. त्याची पण बनवतो आम्ही ती छान असते शरीरासाठी चांगली असते जवस.
हांन हां ती जवस. हा समजल जवस ते.
हा ते शब्द वेगवेगळे असतील कादाचित. हो मग यांना देत असतो आम्ही जेवढं सुख्या चटण्या वगैरे बनून इकडं.
हा मग तुमची आता कॉल किती राहिलेत बोल्ले.
माझे अठरा झाले ते,
अठरा झालेत ना, मग मलाच करा आज कॉल. माझे पण होतील पूर्ण मग काय. नाही ते एक पोरगी थांबलेली पण मी तिला काल बोलले का. ते थोडे पाहुणे आलेला ना घरी तर तिला बोलले का मला आज जमणार नाही. हा- मग त्यांच्यासोबत ते बसतात मग आपण कुठे बोलणार.
हो ना तेच माझ काल माझं पण तेच झालेलं. काल पण नाही, काल म्हंटल चला शनिवार आहे आज फ्री आहे मी आणि आज पण म्हटल करल करल मग आज नंनद बाई ते आले हा टाइम
हा नाही मी आज दहा दहा तरी कॉल पूर्ण करेन म्हणजे कसं मग एकशे ऐंशी मिनिटं कंप्लीट होतील ना अठरा जरी कॉल केले तरी. तरी म्हणजे आज, ती सतरा झाले, आता तुमचा एक धरून आठ होईल म अजून दहा. करीन, लादी वगैरे पुसायची आहे.
होना सगळेच काम असतात लेडीज म्हटल आणि तुम्ही काय करता घरी असता की जॉब करता.
माझ लग्न नाही झालंय, मला हा मला आवजावं नका करू.
हं आरे बापरे!
हा मी मम्मीच्या घरी आहे.
ह मग हाय हाय मग तुझ्याच घरी मग आहे फ्री आहेस. मग.
मग काय पण ते असं हा, हो! हो ते तर आहे पण आता आपण,
आता कस तू फरशी नाही पुसली, नाही पुसली कंटाळा केला तरी कोणी म्हणणार नाही का नाही केलं किंवा काय आई बिचारी ती, करून घेईल स्वतः तस इथं खरावच लागत.
करायला लागतं.
बरे सवय करून घे, जेवण वगैरे बनवते ना.
हो जेवण बनवते पण आता जॉबला जायला लागले ना. तर मग नाही जमत अस नऊ ते सहा मग परत आल्यावर दमून. तरी पण करते मी मदत कचरा वगैरे कढ, काढायला. मग ती जेवणाचं बघ सकाळी पण ती जेवणाच बघते, आंघोळ वगैरे कर ते जेवणाच बघते नंतर मग मी, कचरा उठते मक कचरा पहिले काढून घेते, म ती देवपूजा करायची असते ना.
हो हो
म उठते नंतर मग कचरा वगैरे झाडली की थोडंसं काहीतरी करायचं आणि मग आंम अंघोलीला जायचं, सात वाजता उठ ते होतं मग
अरे बापरे होईल, हळूहळू लग्न झाल्यावर ना लवकर उठशील. लग्नानंतर सगळ्याच लेडीज स्ट्रांग होतात.
हो
सगळंच हे आवरायचं ते राहिलं हे काम राहिलं सगळं खूप होत पण आधी किती म्हणजे आईवडिलांनकड असल्यावर किती आपण हे जर थोडस कापलं तरी किंवा काहीही झालं तरी थकलो नाही करायच, तसं समजा लग लग्नानंतर जॉब केला तर आल तुला ते भाजी, भाकरी काय जे असेल ते बनवावेच लागतं.
नाही मला येते भाकरी, म्हणजे हातावरची मला करायची हाय. पण ती आता लाटूनच येते.
तांदळाची भाकरी बनवता तुम्ही?
हो तांदळाची, ऐका तुम्ही करा मला कॉल आता आपण पुढे कंटिन्यू करू हा चालेल, हां
हो